फोन केला? लक्ष नव्हतं का बाई तीस मिनिट वरती झाले सेकंद
मला कस काय होती
केला तो तुला आवाज देऊन कट कर म्हणून
आवाजच येत नव्हता.
आवाज येत
मी हॅलो हॅलो करते करते कटाई झाला
नाही मीच कट केला तो इकडून दहा मिनिटं एकतीस सेकंद झाले त्याच्यावर म्हटलं काय का तुझ लक्ष पण नाही का आणि मग मीच कट केला ऐकून तो.
हा हा
अगं त्या गावातून फोन आला होता कावेरी गटाचा म्हणजे तुम्ही आमचा गट ऑनलाईन केला नाही का म्हटलं तुमच्याकडे ऑनलाईन केलेलं आहे. पण आता ओ टी पी चा खेड म्हटलं त्यामुळे ओ टी पी साठी सगळ्या महिला तुमच्या मीटिंग घेऊन सगळ्या महिलांची मग लावावी लागल म्हटलं
चाल पाच मिनटं फक्त थांब मी चहा घेऊन आली
हा चालू राहू दे
चालू राहू द्या हॅलो
हॅलो काय करते तू?
काय नाही आं
जेवली तू?
हम
काय जेवली?
भेंडी
भेंडी जेवली खरा बोल.
हा
बरं मम्मीला विचारते तुझ्याने भेंडी जेवली का
काय
भेंडी जेवली म्हणते मी.
पणाली
भेंडी जेवली मला म्हणती मी भेंडी जेवली
आज आणली भेंडी आता फोनला खदीिकणे
विचारलं तू काय जेवली आणि त मी भेंडी जेवली
तुम्ही म्हटले ना भेंडी खाल्ली नाही त म जगपाई
म्हटलं खरंच का त्यां ते हा खरंच खरंच खाल्ली म्हती खरंच
खावा ना खावा पेरू खा यती पिरू
हा का पाहून देत जा आता पावसाची पेरू
हा
तेच म्हटलं पाहून द्यायच्या पावसाच्या अड्या राहतात ना त्याच्या
हा
बाई ते बियाण घेतलं तिथं बी किती डोकल ताण झाला. आम्हाला वाटलं शेंगा अगाने फोडलेले असतील ते दाणे असतील आम्हाला वाटलं.
हा मग दानेच देतह आव्ह विकायचे राहिलीत.
अगं दणी नाही दश त्यांना स ते शेंगा होते शेंगा. दाणे नव्हते.
बियाणे मंजे दाणेच राहते ना ते
दाणे नाही शेंगा दिला त्यानि म्हणून मग आम्हाला वाटलं शेंगदाणे आहे की काय बाकी बियां म्हटल्यावर शेंगदाणे
बरत आहे ना आता पुढच बसावं लाग ब्लाज.
हा ना त
पोडावं लागल मग त्याच्यातून ते जाड जाड काढावं लागल बारीक बारी
नाही जाडच आहे जाडचये. बारीक नाहीच आहे, जाडच आहे नाही नाही आता तिन काढले होते ना अशी मुठभर काहून खाल्ले ना ते वरती तर जाडच नाहीघालाय शेंगदाने बारीक निघाले च नाही हम्म जाडच शेंगदाणे.
म काय नाही म
आणि शेंगा पण म्हणत मस्त धुन चून वाढवून घललेल्या शेंगायत. असं ओलसर पण नाही असं मस्त धुन चुन वळत घात
काय काय भावाने दिल्या म्हटलं तुम्ही?
अकराशे चाळीस वीस किलो.
ह अकराशे चाळीस.
हम्म वीस किलोची गोंद
दहा दहा किलो वाटून घेतली का?
हा दहा मी घेतल्या दहा तीने घेतल्या. अजून आणू मग काय. अजून आणायच्या ते गाडीवर एक खट्टा आणता येत नव्हत्या ना ग. हेच तर कस तरी आणला आम्ही.
तेस ना मुलं स्कूट बरड
आम्हाला असं वाटलं की बा अ हे असतील शेंगदाणे असतील, तर म्हट काय भारती वीकतील म्हटलं, वीस किलो तू हो हातात धरून घशील वीस किलो मी पुढे ठेवून देईल म्हटलं पायाजवळ.. चालेल म्हणे... मग तिथे गेल्यावरती गोन दिसली शेंगारीला...
कठीणचे, भारताई शेंगा पाहूनचये झाली असण म्हणजे बाई
नाही ते म्हणे आता दाजीला बशवीन म्हणे फोडायला.
अन हय का?
अ.
सहा तास झाले ना ग?
शाळा चालू झाल्या ना, कोणाच्या?
तुम्ही म्हणता ना भा भाचीला बशवील ना?
भाची नाही, भाऊजी दाजी दाजी.
भाऊजी हा मी ऐकलं भाची, ठेव खाली. तो डीपिला फोटूये तो त्यांचे मिस्टरे का?
अम्म.
डीपी ला फोटो येत त्यांचे मिस्टर का कोणी?
डीपिला काधी फोटो ठवाला तेनी?
भारताईनी ठेवले.
नाही बघितलं मी.
तिच्या मिस्टरांचं एका हाताला हे झालेलं ये. एक हात काम नाही करत, त्यांच मिस्टरांचा. पा पॅरालिसिस तिच्या हाताला.
हा का?
हम्म तुलाला नव्हत माहित का?
आहे पण मग काही एवढं नाही, एवढं सांगता यायचं मला.
हम्म नाही त्यांना त्या हाताने काम नाही करता येत असं.
असं जास्त जवळचं काम जे आहे ना ते काम नाही करता येत असं... बसल्या बसल्या करतात ते.... पण काम नाही होत त्यांच्या हातून. ट्रीटमेंट पण चालूये, पण मग आता काय शेवटी जे हाय ते हाय. हम्म. म्हणून तर ती एवढी धावपळ करते सगळीकड.
तेच ना पोर मोठी झाली.
एक जातो तिचा कंपनीत कामाला.
ह का?
हम्म. एक चालूये, एकाचं शिक्षणात डोकंय, तो शिक्षण करून रायला, मोठा आता बारावी झाला, लहाना बारावी झाला होता. मोठा नेमीची तयारी करून राहायला. मोठ्याच डोकं हाये, तिच्या अभ्यासत अस. नाही नाही आता काही डोकं नाहीना चालत येवढं. तुमचं काय चाललंय.
ये भात शिजला का नाही पाहते. लागला का?
लगेच शिजुन येतं. मोकळा लावती का?
आज कुकरला लावला य लय दिवसातून नही तर मोकळाच राहतो.
तेच म्हंटलं गेली आता कुठ गेली पळत.
बाहेर गेली तिची आजी बाबा आले ना गप्पा ठोकायला. हे आताच कसयं कि तसयं - - तुमही पुस्तक तोपर्यंत तुमच्याशी पैसे एकदाशी मग मी घेतो आधि त्याचं देऊन याकितो त्याच मग - - वग तुम्हाला माहित नाही त्याच्यापेक्षा माझा मोठा वर्गय मला मारत काहीच लागतं बोलायला, अमका असं तपासत - - आणि ऍडमिशनच तुम्हाला काय आता तो मारिते टिचर तेला नाहि मारिते पण मला रोज टिचर मारिते माहिती - -
तुम्ही त्याचे पुस्तकं घेऊन राहिले आणि ते पुस्तक घेतले का घरी
मोठा नाहीये म लहानच आहे. मोठा क्लासून जाऊन राहिला. तो आता सात वाजता येईल. हा. हा. याना घरी नाही. दोन नाही एकच हाय. क्लासला गेलायं फाट्यावर थांब ग दोन मिनिटं. हा कोण आल होत? येणार. हा. हा. जेऊन घ्याय लावलयं. दोन मिनटं. दोन मिनटं. जेवण करायचं? हा. ग थोडस जेऊन ये जा. देव बाप्पा जेवढं घ्यायचं तेवढचं घे हं. ओ कुठे गेले?
हॅलो.